हलो.
हा बोला.
हॅलो हा आपण तोच विषय थोडा कॉन्टिन्यु करू पुढे. अ मला म मला हे विचारायचं होतं की अ तुम्ही काय म्हटले मोदकेश्वरचे आजुन पुढे कुठे
नाही रामकुंडापासून मोकेश्रापर्यंत गंगा माता म्हणजे अ माता ही दक्षिणवाहिनी असते पूर्व पश्चिम नाही वाद हा तर तिला सांगितलं होत तर ब्रह्माविष्णू आणि महेशांनी तू जर तिकडे गुप्त झाली तर तुला इथे यावं लागल पण मग तिने अट घातली
हा हा हॅलो
तुमीच सांगा मी येईल म्हणे पण ह माझी एक अट आहे
हा
मग म्हटलं मग त्यानी
मग ऐकून घ्या म्हटलं तेनी थोडा आवाज आवाज जातोय तुमचा मध्ये मध्ये येतोय काय आवाज
फोन म्हणल्यावर हॅलो येतोय काम
हा येतो येत मध्येच वो जातो आवाज काय होत काय माहिती मध्येच असं रेंज गेल्या सारखं
च् कुंभमेळा भरेल तेव्हा तेव्हा माझ मला इथ यायची परमिशन म्हणजे परवानगी द्यायची म्हणजे कस म्हणून ते मंदिरात कायमच बंद असत
हा हा बारा वर्षातून नाही येत ते हो हो पण होत आणि आता मध्यंतरी गंगा दशहरा काहीतरी होत तेव्हा ओपन केलेलं त्यांनी मंदिर ते गंगा गोदावरीच हॅलो
साडे तीनपर्यंत मंदीर उघड असतं
ह आणि पण लोक काय तेवढ्या आता तेवढंच एरिया सांगितलं आहे तेवढ्या एरिया. एरियामध्ये एवढे लोक मावतात तरी का किती लोक येतात मग ते कुठेही जिथं मिळेल तिथं स्नान करतात ह हॅलो हॅलो आवाज आवाज रेंज मध्ये या ना थोड रेंज मधेच आहे
फुल रेंज आहे ना
नाही ना मला तुमचा आवाज अस मध्येच गायब होऊन जातो मध्येच येतो हॅलो काय प्रॉब्लेम चालूय काय माहितीय ती जिओला व काही कळत नाही त हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा नाही आहो येत नाही बारीक येतोय खूप लांब आहे असं वाटतंय हेडफोन वगैरे लावला त का तुम्ही
अ हेडफोन आहे ना ग लावलं मी
हा ते थो. थोड जवळ घ्या ना समोर बोलायचं माईक माईक माईक हेडफोनचा
नाही नाही म काढून टाकलंय मी हेडफोन
हा ते असं मध्येच आवात जातो मध्ये च येतो मध्येच जातो मध्येच येतो अस होत म्हणून म्हटलं हेडफोन लावलं का आता येतोय हा येतोय आता
हा तर मग तेव्हा त्यांनी हे तर मग द तेवढं ती दक्षिण वाहिनीच वाहते. कारण कि ते तिथं गुप्त म्हणून ती राग राग चालली होती निघून म्हणून तिथ तेवढी त्याशी वाहते हम्म!
म नाही मी हे म्हणत होते, की तेवढ्या तेवढ म याच्यात सांगितलं त मी मोदकेश्वर पासून ते पुढपर्यंत रामकुंडापासून,
मोजकेश्वरा पर्यन्त,
हा मोकेश्वरापर्यंत ना हो ना! पण मग येव क लोक मावते नाही ना कुंभमेळच्या वेळेस कठे तिथे लोक काही काही लोक तपोन काही काही लोक तपोवन मध्ये आ आ अंघोळ करतात, काही काही टाळकुटेश्वराचे तिथे आंघोळ करतात, मग त शे करतात ना, मग काय
जेव्हा हे शिलान्यासाच होऊन, ध्वजारोहण होतं ना घाटांच, त तेव्हापासून गोदावरी मातेचं मंदिर उघडं होतं. तुम्ही तेव्हापासून जरी आंघोळ गेल्या ना तरी पण चाल माहितय का कारण की त्याच तेवढं महत्त्व दिलेलं आहे. ति
ते ऑक्टोबर सत्तावीस मध्ये काहीतरी आहे वाटतं आता ना पहिलं
एकतीस ऑक्टोबरला आहे आता सायस्मान नाही, अ हे आहे. अ ध्वज रोहण न रा ही हा आणि त्याच्यानंतर अकरा तारखेला अकरा तारखेला पहिलं परवानी.
पर्वणी ओके! हो हो बरोबर! मजा येते पण ते बघायला त्यांना गेल का असं म्हणजे,
गर्दी पण तेवढीच असते हा एक आहे त्याच्यात जेव्हा तुम्ही कुंभमेळाव त ना तेव्हा एखाद्या गरिबाने जरी व्यवसाय चालू केला ना! तरी पण तो बिचारा चांगलं कमावू शकतो, पण काय असत ना! मनुस की ती म झाला ना! शेवटी त्याला पैसा किती महत्त्वाचा आहे कळतं आणि तो पैशासाठी, जगडत राह
हे काय आणि करायला पाहिजे काहीतरी असंच, छोट, मोठ काही माळा विकणं वगैरे असं पण काही पण असं काहीतरी पण असं वाटत
त्याहीपेक्षा जास्त लोकांना खाण्यावर महत्व देतात. खान्यावर लक्ष जास्तीच असणार कारण की ब थंड पाणी लागत, खाणं गरजेचं असत, त
अ ते अजून एक, अजून अजून एक, नवीन व्यवस् काय पन करू शकतो ना! आपण फोन चार्जिंग स्टेशन नाही का फोन. आता लोक काही प्रत्येक ठिकाणी कोणाचं चार्जिंग हो चार्जिंग स्टेशन फोनच चार्जिंग स्टेशन करू शकत त छोट हि टाकून तिथं बॅटरी वर वगैरे लावू शकत तुम्ही चार्ज. जेला फोन कारण कारण बाहेरचे लोक येतता, आता कुठं लावणारे आता जर कोणी फिरत असत इकडे तिकडं चार्जिंगला कुठे लावाल तो मोबाईल, मोबाईल तर आता सगळ्याच च्या झालेली प्रत्येकाची, तुम्ही त्याच्या तासाप्रमाणे पैसे घेऊन. चार्जिंग च हे करू शकतात.
मग ते तर आहे.
नाही काही नाही बसायचं फक्त लक्ष द्यायचं बाकी दुसरं.
च त्या वस्तू जेवढ्या लागणार हाय तेवढ्या
बघू काहीतरी काहीतरी काहीतरी कराव असं वाट तय बघू काहीतरी कुठ तरी.
हा किंवा मग भरपूर लोक उपवास वगैरे करतात मग फराळ लावलं एखादा हम्म.
ते असतात खाऊचे असं आपण पॅकेट असतात नाही का प पॅक पा पॅक पाकिट ते पण हे करू शकतो तिथे.
हो मग.
सगळं आहे भरपूर आहे लोक तर लिंबाच्या काड्या विकून विकून त्या हरिद्वार प्रयागरा जमध्ये येत लिंबाच्या काड्या विकून विकून लोक मोठे झाले. दात घासण्यासाठी नाही का. लिंबाच्या काड्या विकून घेऊन यायचे काढ कापून तेन विकायचे ते.
मग महाराष्ट्रातले लोकांना हाय ना महाराष्ट्रातले लोक जे हाय ना ते आस स उद्योग करत नाई. त्या गोष्टीची त्यांना लाज वाटते पण हा तेच बिहारकडचे लोक म्हणा ईकडचे लोक म्हना यूपी चे म्हना ते घेऊन आणि ते ते करतात.
जे वाटल ते करतात ते काहीहि करतात. काही काम करायला तयार होतात हो. आपल्या इकडचे काय म्हणतात ना लाजू लाजून नुसतं कोणी पाहिलं तर काय म्हणल कोणी पाहिलं तर काय म्ह
आणि म्हणून बाई ओळखीचे भेटता का काय असं होतं का काय ओळखीचं भेटलं म्हणजे चार लोकांना सा सांगतात का काय अरे ते चार लोकांना तुमच्या घरी जेवायला येणार हाय ना तुम्हाला च्या घरी जेवायला जायचंय कशाला विचार करा
बादशा हाय बादशहा महाराष्ट्रातले लोक.
हा. पण ते काय कामाला ते असं राहत ते खिशातले
ह पण आस असत ओ आपण जर काही म्हंटलं हा व्यवसाय सुरू करचाय हा हे काय अस का आणि हे काय आप आपले लोक करता का मग कोणते लोक करता मग?
घरातून तेवढी चांगलं त्यांना प्रतिसाद पाहिजेल.
मग तेच ना असं हेला लगेच लगेच बोलतात लगेच काही घरातलेच तसेच घरातलेच बोलतात दुसरे कोण नाई. कुठलं पण हे म्हणजे काम कस कुठलहि काम आई हे नाहीये करायचं फक्त मेहनत करायची बाकी काय मेहनत क केली तर मिळत त्याचही
त्याला काही एवढंही लागत नाई अप पद्ध तयार हाय ह हम्म करायचं फक्त कपडे तर बघू आता किती काय काय आता भरपूर लोक पण घेणा चे लोक पण असतात ना भरपूर व्यवय मग अगोदरच ठरून ठेवतात कुठं हे रायचा कुठ आपला स्टॉल लायचा भरपूर करतात असे म्हणजे चालूच असत ते. तथले अ तेवढ्या एरियातले आता समजा तिथ जवळपास पंचवटी
त्यांच्यासाठी बुकिंग
पण असं करती नाही ना कुठं. ते काय काय असेच लावून देतात जागा बघून एखादं दुकान पाहिलं त्याच्या समोर लावून देतात तिथे रस्त्यावर असं आता असं काही महानगरपालिका काय अशे स्टॉल थोडी लावणार आहे का इथं आम्ही स्टॉल लावलेले जेवायचे ते काय ते असं नही करणार. ते करतील तुमचं तुम्हाला काय करायचं करा फक्त ते जे जेव्हा स्टॉल आहे का तो एखादा पावतीवाला फिरतो नाही का? जमा करत
हम
ते फिरतील फक्त रोजची पावती असते ना डेलीची जशी भाजीवाले बसतात त्यांच्याकडन रोजचे वीस रुपये तीस रुपये घेतात ये हा तसं
ते तर नाही, होणारच आहे
हा कोणी दिसला का त्याच्याकडून घ्यायचं एखादा जास्त जास त काही दुकानात दिसलं का त्याच्याकडून जास्त घ्यायचे
बरोबर आहे ते तर आहेच आपलं टायमिंग पण झालेला आहे चालेल चालेल. करू बंद मी?
हो, हो